हॅलो बोल की
जेवलंस का
हो तू
हो जस्ट जेवन तुला कॉल करूया म्हटले आज उशीर झाला रे जेवला ह हा आल्यावर जरा मसूर आणायचा विचार कररला आणि ह्याच्या फुटबॉलच्या हायलाइट बघत बसलो तो
हा
आणि आज यायला उशीर झालेला आम्हाला त्याच्यामुळे उशीर झाला जेवायला हा काय करूतस
काय नाही तू पसलोय असच
होय आज पाऊस झाला काय जरा
आज जरा बारीक झा आला एकदम पण ते काही जास्त वेळ नव्हत. थोडच वेळ होतंय अर्धा तास
होय हा
ऊन होताच गरम होत होताच गरम
होय आणि ते अ त्याच ते ऍप आहे ना?
हा
ते कसं काय काय त्याच्यात हे म्हणजे कसं करतात. ते त्याची माहिती सांग की मला जरा
ऊं आता तुला ते फोन च टास्क आलेय.
हा, फोनचे टास्क किती येणार?
फोन चे जवळजवळ एक तीस असतील, तीस.
तीस काय, हा.
हो तीस टास्क असतात.
हां.
मधुनच परत मग तुला ह्याचे टास्क येतील, अजून ते वेगळे.
ह. टायपिंगचे टास्क कसे असतात ते.
ते ऐकु येईल तसं टाईप करायचं.
हा म्. हणजे ऐकत ऐकत टाईप करायचे.
हो.
ते किती -किती सेकंदाचे असतात?
ते असतात, एक पाच, पाच ते दहा सेकंद. हो
म्हणजे ऐकायचं आणि लगेच टाईप करायचं का?
टाईप करायचं, सबमिट करायचं, परत पुढचं येतं लगेच. तसं करत रहायच पन्नास पन्नास टास्क येतात. एक वेळेला हा रिपीट ऐकता येत, हळू करून ऐकता येत, ते म्हणजे त हे असतं ना, स्पीड कमी, कमी करत हे असं येत.
होय. हा, आणि नंतर सबमिट करायचे.
होय.
हा आणि त्याच्यापासून काय करतात? हे असं करून
आं
हे आता टास्क कमप्लीट करून परत काय करतात? म्हणजे आता आपण टायपिंग करून दिलं. मग टायपिंग करून दिल्यानंतर, त्याचा काय वापर करतात?
ते ए आय ट्रेन करायला.
हा मराठी भाषेतून
मराठी लँग्वेज, हा मराठी भाषा
हा हा अजून मग क कसले कसले प्रोजेक्ट असतात?
अजून असतात, वेगळे वेगळे ते आता ते हिलाच माहित, क्षितिजाला.
तू आगोदर केलतास का?
मी अगोदर केले होते.
कधीपासून करतोयस?
आत्ता, मागच्या महिन्यापासून.
होय, मग तू पण नवीन हायेस अजून हा.
मला पण काही एवढं माहित नाही त्यातलं,
हा, शिकायला पाहिजे रे काय नेम का हा काय करतात असं.
ह ते तिलाच माहिती आहे.
हा
हम्.
चाल नाही चांगलं आहे ते, म्हणजे चांगलंय जर असं टाईम पास होते आणि आपल्याला नवीन काय तरी शिकायला मिळते अ म्हणजे ए आय ला कसं ट्रेन करतात किंवा त्याच्या ते च्या आगोदरची काय हे पार्श्वभूमी
ए आय इकड ए आयच होणार. बरा अजून थोड्या वर्षांनी.
हो, ए आय. खरच चांगलं वापरल तर एकदम चांगलं आहे. माहिती काय
नीट वापर केला. तर ते चांगलं एकदम.
खूप चांगलं आहे चांगलंय.
हम् हम.
आणि त्या ह्याला चॅट जीपीटी वर पण भरपूर माहिती येते. एका सेकंदात माहितीेते एका सेकंदात.
हो हे आहे चांगलं पण आहे. आणि वाईट पण आहे तस बघायला गे. कारण की आता लय जणांची. जॉब जाय लागलं ते.
जॉब नाहीत जाणार जर तुम्ही तेवढं जर. स्वतःला अपडेट ठेवलं.
नाही नाही ती आय टी इंड आय टी इंडस्ट्री एक नाही. त्यात काय होऊ लागलंय. आता ए आय मुळ काय काय ठराविक लोकांचे म्हणजे जे बॅक ऑफ. बॅक ऑफिस ची काम का अशी किरकोळ असतात ते ए आय. काही इनस्टंट करत म्हणजे ज्या कामाला दोन दोन तास लागतो. त्यात एकाम.
हा.
दोन तीन मिनिटातच होते. आणि ती पण मॅनपॉवर यूज न करता.
हां.
त्यामुळं जॉब जाय लागलेत.
हा तसं पण होऊ शकते पण शेवटी मॅनपॉवर कुठंतरी वापरायला लागणार. कमांड देताना तर पाहिजे. बरोबर
होय. आता ती क्लासेस कसले चालू केलेत माहिती का पुण्यात. क्लासेस कसले घ्यायचे चालू गेलेत ए आयला प्रॉम्ट असतात का नाही.
हां.
म्हणजे एआईला काय टाईप करायचं म्हणजे तसं. परफेक्ट पिक्चर म्हणजे. इमेज जनरेशन होईल किंवा व्हिडिओ जनरेशन होईल त्याचे प्रॉम्प्ट. काय टाकायचे. त्याचे क्लासेस चालू झालेत पुण्यात हो फक्त प्रॉम्ट.
हा.
परफेक्ट प्रॉम् टाकायला लागत मगच त्यातून येत नाही म्हणजे आपल्याला. एकदम क्लिअरिटी आपल्यालं जे पाहिजे तेच परफेक्ट कधी कधी फेस असं. अ चेहरा बदलतो चेहऱ्याच.
हा एस टू एस म्हणजे सेम टू सेम आलं पाहिजे आहेत की कस. कसले करत व त्या झोपडतच फोटो एडिटिंग वगैरे होते फोटो एडिटिंग. म पण मग तस हे अ
तो काही तसा म्हणजे. फोटोग्राफर तर थोड्या संपणारच. आता काय लग्नात काय. करणार माणसं फोटो घेणार आपले आधी सिमपल फोटो असे दोन. हे टाकणार म्हणणार कशाला खर्च करायचांय हच्यावरून.
ह्याच्यातशी करा तसे करा हा. हो होऊ शकते तस पण. प्रॉम चुकले ना किं मग प्रत्येक वेळी प्रॉम्प्टसाठीअवलंबून राहायला लागणार. आणि जे फोटोग्राफर स्वतः तयार करतात. ते व्यवस्थितच आहे म्ह त्या त्याच्यात काहीत क्रिएटिव्हटी वापरलेली असत.
होय
हे सांगत बसायला लागणार दरवेळी पण चांगलं आहे पण जे अ फोटोग्राफर अ तो डीएसएल आर कॅमेरा वापरतात का नाही
हा
त्यांना जे फोटो येतात ते एकदम टॉप क्वालिटीचे फोटो येतात
होय होय ती क्लियारिटी असते त्याला
हा
आता ते ए आय वून एन हेन्स पण होतात ना इनहेन्स म्हण कसे आता सेम टू सेम आपण फोनमध्ये फोटो काढतो किंवा कॅमेरात डीएस एल आर मध्ये पण काढतो प नाही तस सेम टू सेम फोटो तसे ते जनरेट तेवढी क्लिअरिटी येण्यासाठी एक नाही त्यासाठी पण सेपरेट आहे म्हणजे तची क्लिअरिटी वा वाढवत आता तू समज त एख जुना फोटो आहे तुझा असा ते आपण धुऊून घेतो का नाही फोटो बाहेरन आधी घ्यायचो
हा
तस आहे ना ते सेम हा म्हणजे ब्लर फोटो ते पण एकदम क्लिअर करते असल पण हो
हा हा पण ह तसा फायदा खूप होणार आहे
हम्म
या शिकायला पाहिजे
होय
नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज पररदस्त येणार आहेत पुढचं सगळं आधी म्हणत होत नॅनो नॅनो एज असेल अ नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी पे ानू चाल नॅानूच एवढं नाही काय हे झाला ह फक्त पण हे होणार ए आय जोरात असणार अध टयपिंग ता सगळं टायपिंग करायला लागणार आता लेन्स मधन पण भरपूर वेळ वाचतोय
होय होय
हा
परत आ तसं पण ऑप्शन आलक येत आपलं खिसाध की बोर्ड असतं का नाही
हा
तिथं आता वॉईसचे असतते सगळ्या भाषा कुठली भाषा चू कर म्हणजे आता ज्यांना टायपिंग करता येत नाही
हा
ज्यांना टायपिंग करता येत नाही किंवा जे टायपिंग करायला वेळच नाही. ह ना डायरेक्ट- माईक वरती क्लिक केलं बोललं की ऑटोमॅटिक टायपिंग होतं.
हा हो तसं होणार की मग त्याच्यामुळे टायपिंग- हा टायपिंगची टायपिंग क्लासेसपेक्षा इकड बोलून, हे करताय ना पण, म्हणजे टायपिंग करता येईल पण त्याला जो टाईप करणार आहे ना त्याला.
हम्
विषय समजला पाहिजे काय करायचं हाय. नेमकं काय होणार आहे. ते त्या त्यामुळे शेवटी त्या अलर्ट राहायलाच लागणार ना लोकांना.
हो.
किती जरी हे असलं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी दिली तरी ती वापरायची कशी. याचं नॉलेज पाहिजे का नको. आता आपण विक पिढ्यावरती माहिती शोधत होतो.
हा
प्रत्येक असं ग म्हणजे पान शोधत शोधत बसायचे. आणि तिथं तसं नाही होणार चॅट जी पेटीला तू काही विचार. जेवढे रेफरन्स लगेच देणार आणि त्याच्याशी रिलेटेड इतर माहिती पण मिळणार आहे.
हो आपण आता नुसतं टायपिंग केलं म्हणजे एखाद्या माणसाची आपण एखादा मोठा माणूस आहे असा ऍक्टर हाय ऍक्टर. किंवा ऍक्ट्रेस त्याच नाव टाकलं की हे काय?
हां
ह जी हिस्ट्री काय तर ती अजून एक्स्ट्रा त्याबद्दल ए क्स्ट्रा आपण सांगतोय खाली ऑप्शन येतो.
नॉलेज घेण्यासाठी खूप चांगलं आता मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत एखादा. फंक्श फॉर्म्यला कसा युज करा मी आता मला ना. एक्सेलमध्येक जरा हे करायचे होते फॉर्मुल पाहिजे होते.
हम्
मी हा त्या पद्धतीने कमांड देऊन बघितली मला असा असा फॉर्म्यला करायचा आहे. असेे असे कॉलम आणि रो ऍडजस्ट करायचे आहेत. काय करू कोणता फॉर्म्यला वापरू आला फॉर्म्यला मी तो हे केला अप्लाय करून बघितला एझट काम झालं माहितेय जे मला खूप वेळ लागणार होता.
हा हा.
जबरदस्त लगेच झालं.
तू एक्सेल चा कोर्स केलायस काय?
नाही मी काहीही केलेलं नाही.
हम्म हम्
फक्त मी बघत बघत शिकलो. मी एम ए सायटी सोडलं काय तर मी कोणताही कोर्स केलेला नाही. हं हं अ कॉम्प्युटर मधले माझा कुठलाही कोर्स नाही झालेला.
मी ते आत्ता मधी केलाय डेटा अनलिटिक्सचा.
हा.
हम्म आता माझा एक जानेवारी फेब्रुवारी मध्ये कम्प्लीट झाला. डेटा अनालिटिक्स ते पण भारी शिकवत होते. ऑनलाईनच होता तो.
डेटा अनलिट्स कायपयोग आहे त्याचा
डेटा अनालिटिक्स म्हणजे त्यात एक्सेल ऍडव्हान्स एक्सेल शिकवतात सगळं. परत अजून ते माय एस क्युएल परत बिजनेस इंटेलिजन्स.
हा ते तू कोर्स करून आशे पण आपल्याला टास्क कंप्लीट करता येतील ना.
ती तू कोर्स करून नाही ती कोर्स
म्हणजे टास्क म्हणा किंवा असे ऑनलाईनचे जे काम आहेत ना. ऑनलाईन आपण घरात बसून जे काम घेऊ शकतो आणि आपल्या आपल्या वेळे ते करू शकतो अशी अशी कामं.
ऑफिस ऑफिस साठी ते उपयोगाच आहे म्हणजे आता त्यात करिअर चांगले हाईत. डेटा अननालिटिक्स मध्ये करिअर चांगलं.
हा हा ते ते झालं की असं काय काय जे आता आपण हे. आपल्या मना मनाप्रमा वर्क फ्रॉम होम. हा असे कोर्स ह्याच्यात न का- प्रोजेक्ट घ्यायचे करायचं आपण. चांगला आहे आपल्याला मला आर्निंग पण होईल आणि नवीन काहीतरी शिकता पण येईल
होय